हो.
हा बोला.
. हॅलो.
बोला.
काय करताय.
. का नाही बला मोबाईल त चालली ना वली ब.
हा हा चार्जिंग संपलंय.
होय चाजींग कंप्लीट हो लावलोय बलानी
सारखं सारखं कस काय मोबाईलचं चार्जिंग संपतय ओ तुमच
चार्जिंगच होणा झालय ओ त्याला
फोन खराब झालाय वाटत
खराब झालं नाही चारजींग माझ
चार्जर बाद झालय होय मला वाटलं फोन खराब झालाय
लुज लुज झालय ओ ते.
तो मॉडेल आहे तुमच्या फोनचं.
नाही घेणार
हा म्हणून मी तुम्हाला मोबाईलच माझ्या वर्जन सांगते. त्याच तुम्ही मला अ अ काय म्हणती चार्जर उपलब्ध झाला तर मला द्या ह.
हा
बोला
मी तुम्हाला कनी फणसाची भाजी बनवतात काही काही ठिकाणी त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते काय?
ओके.
तुम्ही कधी खाल्लाय का फणसाची भाजी?
हो खाल्ल्या ना.
हम बर. त्यासाठी आपल्याला कच्चा फनस घ्यायचा.
बर पिकलेला चालत नाही काय कच्च्या फणसाची तेवढी भाजी होती का?
हो पिकलेलं फणस खायचं त्याच घर काढायचं आणि खायचं असतय
हा हा.
त्याच बी पण तुम्ही भाजून खाऊ शकताय.
हो हो.
भाजून खा नाही त शिजवून खा कसं पण खाऊ शकताय.
छान लागते ना हो भाजून खायचं असतय शिजवायचं नसतंय
बरं मग मी रेसिपी सांगते भाजी कशी करायची.
हो सांगा ना.
हा त्यासाठी कच्चा फणस घ्यायचा.
हा
त्याला कापायचं मग पहिलं आपल्या हाताला आणि चाकूला तेल लावून घ्यायचं आणि फनस कापायचा.
कापल्यावर तेल लावायचं -
चाकूला तेल लावायच हाताला तेल लावायचं आणि कापाय चालू करायच.
हा बरं.
हम् मग त्यामुळे काय होत हे ते चिकटत नाही आपल्या हाताला त्याचा जो चीक असतो ना तो आपल्या हाताला लागत नाही.
हो हो.
हम्म मग त्याचे तुकडे करायचे फणसाचे बारीक. एक मोठा कांदा कापून घ्यायचा असा बारीक बारीक बारीक आणि टोमॅटो एक चिरून घ्यायचा.
बरं.
आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या ठेचून.
बरं.
आलं एक इंच घ्यायचं ठेचून.
बर
हळद अर्धा चमचा घ्यायचा.
हा.
लाल तिखट एक चमचा घ्यायचा.
बरं. दिसतो.
आणि
गरम मसा - -गरम मसाला अर्धा चमचा घ्यायचा.
बरं.
धनेजिरे पूड एक चमचा घ्यायचा.
ओके. ह.
आणि अ मोहरी घ्यायची अर्धा चमचा. जिरे घ्यायचा अर्धा चमचा.
हम्.
कडीपत्ता आठ ते दहा पाने घेतली तरी चालेल.
तेल घ्यायचं दोन ते तीन चमचे.
हा.
मीट घ्यायच चवीनुसार.
कोथिंबिर घ्यायची सजावटीसाठी.
सजावटीसाठी घेता होय फक्त चवीसाठी
हा म म्हणजे आपण ते सर्व करतो ना त्याच्यावर अशी टाकायची बारीक बारीक ची
छान तेच्यासाठी तर होय म्हणून सगावसाठी म्हणाली - -
हम्.
हं. हम.
तुकडे जे आपण केले होते ना त्यात जारासं मीठ व हळद घालायचं आणि ते दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं - - कुकरमध्ये. नंतर फोडणी करायची. साठी कडईत तेल गरम करून घ्यायचं त्यात मोहरी, जिरे कडीपत्ता घालायचा. ह. कांदा, आलं, लसूण घालून ते परतून घ्यायचं. कांदा सोनेरी होई पर्यत परता नंतर त्यात लसूणनी आलं घालून मते परतत राहायचं वास येऊ पर्यंत.
मसाले घालेकि आणि मसाले घालयचं. आपल्याकडे जे जे उपलब्ध आहेत. हळद, लाल तिखटे, धनेपूड, जिरेपूड - -
अ पुड घालायच.
हम्म.
हम्म.
आणि ते पाणीच तेल सुटं करून परतत राही
हम् हम हम
ह् प ते झाल्यानंतर म ते टोमॅटो त फलून हलवायचं टोमॅटो अस पूर्ण मऊ होऊ पर्यंत भाजून घ्यायचं त्यात जे आपण फिटका्या काढू फण फनण फिटका्या काढल्या होत्या ना कुकर ला ते फणस शिजवून घ्यायचं त्यात टाकायचं मिक्स करायच. म ते पाच ते सात मिनिट मंद आचेवर
मंद आचेवर.
हा बारीक बारीक गॅस ठेवायचा आणि परतायच.
ह.
हा. नंतर शेवटला त्यात थोडासा गरम मसाला टाकायचा.
हम्म.
कोथिंबीर टाकायचं आणि गॅस बंद करायच.
बरं. आणि कश्या सोबत खायच.
त्यात तुम्ही खोबरं वाळ्या जर तुम्हाला खोबरं आवडत असाल तर खोबरं पण घालू शकता.
हा वा किसायच आणि टाकायचं. मग ते काय फणसाची भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. भाकरी कशी करायची माहिती आहे ना तुम्हाला
नाही तुम्हाला माहिती आहे का रेसीपी.
काय?
भाकरीची रेसीपी.
हा माहिती आहे ना.
म कशी करायची.
भाकरीचं पीठ चाळून घ्यायचं. पीठ चाळतेली चाळण माहित असेलच की?
हम्.
त्यात पीठ घालायचं आणि चाळून घ्यायचं पीठ भाकरीच.
बर.
मज म्हणजे आता दळून आणलेलं पीठ असेल तर त्यात काही गरम पाणी नाही घातलं तर चालतं. पण एक दहा ते पंधरा दिवसा जर पीठ असेल तर त्यात थोडं गरम पाणी घालायचं. आणि पीठ मळायच. हम्म आणि त्याच गोळं करायचं. पीठ मळून झाल्यानंतर त्याचा गोळा करायचा आणि मग ते एका हातानं पहिला बडवायचं भाकरी.
हा. दोन हात न.
नंतर ती जरा जरा मोठी झाली ना कि मग दोन हाताने बडवायचं. तशी मोठी गोल होती बरोबर.
हम्म.
का बडवतात भाकरी सांगा बरं?
हम.
ते सगळीकडे एकसारखं व्हावं म्हणून.
हा हा.
एखादान बडवाले की एक साइड जाड होते एक साइड पातळ होते म्हणून दोन्ही हातान बडवायचं सगळीकडं बरोबर होत्या म ती उचलायची तव्यात टाकायची आणि त्याला हाताने पाणी लावायचं.
आणि भाजल तर?
नाही भाजत. हाताने पाणी लावून घ्यायचं त्याला मग परतायचं त्याला
हा.
ज्या साईड ला आपण पाणी लावले ती तव्यावर टाकायच
हम्म.
हम्म मग ती थोडा वेळ भाजली की परत पल पलटायची आणि मग त्याला तसच एक दोन मिनिटं ठेवायचं आणि नंतर मग हळूहळू चमचाने असं दाबायचं त्यामुळे ती भाकरी अशी टम्म फुगते हा कारण की सगळ्यांना अशी भाकरी फुगलेलीच जास्त आवडते
हा हो हो.
हा.
मग
हम्म थोडं असं हलक्या हाताने दाबायचं लय राग दाखवून दाबायचं नाय त्याला नाहीतर ती फुटते
हा आसते
हम्म. बाकी चपाती सोबत पण तुम्ही ती फणसाची भाजी खाऊ शकताय नाहीतर भातासोबत पण खाऊ शकताय
हा.
थोडं तूप घ्यायचं आणि खायचं
बर.
हम्म बाकी तुम्ही एकदा ट्राय करून बघा रेसिपी
हो चालेल.
हा कशी होते ती कॉल करून सांगा मग मला
हो सांगेन
बरोबर ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद
हम्म ओके.